श झाक.
तो दहा मिनिट होऊन गेले ना.
हा हा.
आणि पुढे किती सेकंड द ऑटोमॅटिक कतो म
हा बरं झालं मला वाटलं का मध्येच कट झाला.
नाही नाही नाही दहा चार मिनिटं दहा मिनिट बावीस सेकंड काहीतरी झाले ना. साडे दहा मिनटं झाली वगर काही तरी ऑटोमॅटिक कट होतो.
बर आता ह तू लावलाय.
हा.
दोन तुवस झाले मगाशीेतता मग मी मी लावलं.
हा आणि सकाळी किच झाले तीन झाले ना.
सकाळी पण तसे झालं ना दोन तुझी एक माझा.
हा ह माझे आता पंधरा बरोबर. पूर्ण झाले अज पंधरा राहिले.
अजून पंधराले.
हम्म.
संपूर्ण ट काय उद्यापर्यंत काय काय नाही दहा पाच पाच मिनिटं बोलून कट कर काय प्रॉब्लेम नाही होत.
हो तसं करता येईल. पण विषय रंगला क रमतो बरं का ज्याच्या मला बोलणारऱे भेटल्या ना. बऱ्यापैकी बडबड्या होत्या आणि अ उत्सुकतेन बोलत होत्या
हम्
कंटाळून पण नाही वाटल कधी कधी कधीच थांबायच्या कदाचित माझा हि नसेला आवाज जात तिकडला पापा का खुर्शीत बसले बसले झपले समर वाारीच दृश्य चालू यत
अच्छा ते गावचा म्हण होतो
हा
ते एक तो मेन जो टाळा होता तो गंजला होता बरोबर ते खराब झाला होता त्यात माती टाकली होती पोरांनी दुसरा तो खालती लावलेला होता तो खोलून आपण पूर्ण शटर खोललं होत का मधला तर रवजा खुलत नाही तो जाम झालाय मग आता तो खालचा काळा आहे ना तो पण मला वाटत तेल टाकून सोडावं लागेल त्याला तो खोलाला पण प्रॉब्लेम होणार आहे भरपूर कारण की जवळजवळ आता एक वर्षापेक्षा जास्त वेळ होऊन गेला
दीड पाणे दोन वर्ष
अ दीड पाणे दोन वश झाली त्यामुळे तो पण खुलेल कारण त्याची गॅरंटी कमी आहे
हम्म म त्याच्याकडेच मारालं हो
ते लॉक डून नवीन साखळी आणून नवीन ता घेऊन जाव लागला आपल्याला जाता मासिक काळा नवीन गुण जायचा
तसं करता येत ना ह ना इथं इथं हाय मी नेहिलेय तिकडे पाकीिट त्या पाकिटच या्यायचा उभ टाळा
हा आणि एक साखळी घेऊन जावी लागत नांतर स्टीलची चांगली
हम्म हम्म घेऊ आपण त पडे आल्यानंतर कशी भ्याजली तर
तू जाऊन तुझ जाणार असशल ते सगळं तुला करून घ्यावं लागेल
हम्म बच आ जात येईल
ज सा जाता येते
हम्
तोडावं लागणार ते
तिकडून येण्यासारखं का नताशरच आहेत बा
म्हण म्हणून तीन चार म एक राऊड पाहिजे काय तिकडे सगतोय मी कधीपासून ऐकत नाही म आपण
सतकजात
कायकडनं जाऊन कायकडनं जाऊन काय पैशा जात रे पैशात आरे पैशात ना पैशा जात मगे तसच ठेवायचं कासडायला एवढे पैसे जात म त कसाला पैसे खातील एवढेग घरात कशला एवढं मोठं केलं
बीसट गेलाय दगडा मात
त्यादीना हा तसंच ठेवायला पाहिजे होतं उलटाय त्याच जरा चांगलं के लं अस संड संडास बाथरूम काढायचं होतं फक्त बाहेर
हा ते वटाहात घेतला तररी चालला असत
किचन वेगळं बनण्याची काय गरज नवते एक एक आख्या घरात किचन बनवू शकल असुसत वेगळं आणि बाहेरच पूर्ण मोठा पॅसेस झाला असतात त्याला कोण पण टाकलं असतं बाहेरच्या पैसेस ला
हम झाडंबिडे लावता गे असती काही गरज नव्हती त्या बाहेरच्या याची काहीच नव्हती ना गुरुढरू होते आपल्याकडे ना लेकडं बाळ होती ना कोण होत
बश मनाच केलं नाही ग आता काय बोलणार
लोकल ज खला मु शाळा वेळी असत तर गोष्टी बघली पाऊस आल्या बाघ तथ मॅसेज मध्ये टाकल्या त्याच्याही पुढं खरं म्हणणार गाडीसाठीठी अजून वेगळं नाही मुल ते पाच सात हजार तर गेलच असणार सात आठ तरी म त्यांची गाडी पडली तशीच बंद
कुठली
उठली आहे आपली विकून परत दुसरी घेतलेली त्यांनी म्हणजे ही विकयच्या आधीच घेतली होती
अच्छा
ले ते तशीच पडली तशीच होते त्या कारड सारखेच होते त्या कारड सारखेच आहे
अच्छा.
मी ते चितळेच गुलाबजामचं पाकेट घेऊन गेलते ना? ते काल त्या छोटीने केलं आणि मला फोटो पाठवले. तिकड तरी कोण करणार म्हलं ह्याला राहून गावला तरी
हम्म माझी गाडी आहेाच आपली गाडी आहेच. चालू बर का व्यवस्थित काय प्रॉब्लेम आहे तिला फक्त व्यवास्थिती एवढं लांब जायचं आणि एवढं लांब तीन चार दिवस गाडी
हम् सुर
त्यामुळे कसं क ते काम केलं बरं लोकलला वापरायला काही नाही इथलं इथं वापरायला. आणि तहातच तिला काय केलंच नाय ना इकड आलयां पसून
होय.
सर्व्हिसिंग इकडे आल्यापासून काहीचत सहा महिने होऊन गेले. सातवा महिना चालू स अर्धा झाला आता.
हम्म.
इकडे यायच्या आधी नोव्हेंबर मध्ये सर्व्हिसिंग त्याची केली होती.
जास्त वापर पण होत नाही ना तिथल्या तिथच येताना इकडे
लांब जा्यायचं म्हणलं कसं जरा गाडी ओके असलेलीच बरी. त्यामुळे उगच टेन्शन नाही पण तिथं मध्ये कुठलकाय झालं तर प्रॉब्लेम आहे.
हे कसं मला वाटलं म्हणजे त्यांना कोण सांगणार तेवढं तू आपली गाडीये म्हणून सांगायचंच नाही. असं मी सगळं म्हटलं होतं विचार केला होता.
पण दोनच घ्यावे लागतील दोघं पण ते काय भेटणार ये आपल्याला?
हा
दोनच सीट ना मागे बसतील असे कारण सामान पण असणार आपलं बॅग पण असणार.
हम्म.
सगळ्यांचे सामान असणार ना डिकीत डिकीत तेवढी जागा पण नाही. डिकीततीन चार बॅगा बसु शकतात.
हा दोन म्हणजे मी द मी सोडून दोन ना?
हा तू सोडून दोन.
हा दोन्हीयालाातना.
हम् दोन काही दोन लोकं किती देणार आहे चार हजार दोन दोन हजार देतील चार हजार देतील काही त्यातले.
ह ना.
आ ते चार हजार मग आपल्याला याला जायलाच संपतील.
हाना फायदा त्याच्यातून काहीच नाही होणार पेट्रोलचे पैसे निगतील एवढेच.
पेट्रोलच्या पैसे फायदा कायच ना सुट्टी -सुट्टी पण जाईल माझी.
ह.
पैसा नाही म्हणून गप पैसा असेल तर काय वाटत नाही मग किती सुट्या घ्या.
हां.
पैसा नाही म्हणून तर प्रॉब्लेम आहे. नेमके सोन्याचे भाव एवढे पडलेत ना ते पण काय करू शकत नाही मोडायचं. सगळ्या साईडने अडकून बसला माणूस स्वतः असं झालंय.
आकानी ह्या वेळेस म्हणजे ब्लाऊजची शिलाई सगळं ते करून दवाखाना परत मला पाचशे दिले. पण तेचे झाले तरी पण दहा बारा हजार खर्च ह.
आता परत कधी बोलवलय दवाखान्यात?
जखम बरी झालीनाही तर एक महिन्यानंतर कधी पण या म्हणला जखम तर झाली ब ह एक महिन्यात जाऊ देत म्हटलामध्ये मग कधीही पण या जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा
पण तेव्हा काय करणार पुढे- पुढे काय करणार आता?
मग ते ट्रान्सप्लांट करायचे आ तीन नाही इकडचे एक काढले इकडचे दोन काढलेत तिथे तीन दाडा बसवल्याव मला नीट चावता येईल
हम्म- हम्म -हम्म
अस
ओके
आता इथे वतापर्यंत असं तोंड पुडं घास करून चोंबू करून ते चावावं लागते
किती खर्च बोलला?
नाही म्हटला आपण त -तुम्हाला दाखवून तस ठर- ठरवू. म्हटलं तरी सव्वीस सत्तावीस पर्यंत जाईल म्हनला. कशाच तरी मला सव्वीस सत्तावीस स्क्रू टाकून करायचं साळ्यात जास्त बेस्ट असेल तेच करू आपण तुमच्यासाठी असं म्हनला आक्का म्हणते काय आमचच करून घ्यायचं आता मी काही खाऊ शकते तसलच बसून घे नगरला ले खर्च आला होतात बघ ती एकटी जाऊन यायची रे दादा कसं त्या बायतीने सहन केला असेल स्वतःत जाऊन बसून आले स्वतः कानाच्या दा कच दिलं तिच्या हातात त्या कानातल्या मशीन कर काय करायच ते ते कानाच्या मशीन दिल्या परत तिला म्हणले कर काय करायच ते
अच्छा दिली का ओके- ओके -ओके
हम्म शेल टाक नाही तर दुरुस्त करायला पाठव दुरुस्त करायला नको पाठवून म्हटलं शेलच स पलेत त्यातले
हा
दुरुस्त करायला नाही जमलं ना जाणार होते त्या ऍडवाल्याकडे ते जाण नाही त त मलाच्या
हम्म -हम्म
इतक्या वर्षाने कोणी बोलली देते अधीच वर्षी दोन न वर्ष होऊन गेल्यावर अस पण हाय ना
आता हा कॉल संपला कि थांबू थोड्या वेळान करू मग
तर विचारतो बापाला तिथं झोपलं त्याला बच्याचं मागे करून ते करून
हा संपलं संपलं चालते चालते चल मग
हा